हॅलो, हा बोला काय करताय? काय नाही आराम चालू हाय आज, हो का झालं का चहा पाणी वगैरे? चहा पण, चहा नाही घेत आमच्याकडे, केमिकल मुळे दूधच नाही भेटत. हां मिक्स भेटते ना, दूध सगळीकडे. हा त्याच्या मुळे इकड भेटच नाही झालय, पंधरा दिवस झाले दूध नाही आलं. हा, हा भेसळ तर खूप वाढलीय. हो ना, तेच टीव्हीच्या मार्फत मोबाईल मार्फत आपल्याला कळायलय. खूप गोष्टी कशात काही ही घालून मिक्स करून विकतयत लोक, ते किती ती म्हणजे ही आहे अन्नात अण्णामध्ये हो ना, आणि लहान मुलाला किती घातक हाय. हो प्रत्येक दहा माणसामागे, चार माणसाला कॅन्सर व्हाय लागलाय. हो दुधामध्ये पण पाणी घालतायत किंवा मंग रसायने मिसळून ते दूध म्हणजे क्वांटिटी वाढवण्यासाठी. हा, दुधात टाकायला लागलेत हो. आणि ते दूध पण टिकतय आपला साधा चमचा बुडला तर पहिलं दूध ते टिकत नव्हतं. नाही टिकत टिकतच नाही ना हा, त्याच्यामुळे न पिलेलं बर. आणि लहानपोरांना तर बिलकुल चांगलं नाही ते पण आता काय करणार. हो ना आच्या पंधरा दिवस झालं दूध बंद आहे त्याच्याने ते आता. चांगलंय माहिती का आणि आपण म्हणतो ज्यांच्या घरी मशी वगैरे आहे त्यांच्याकडून घ्याव. तेही लोक बाहेरचे पिशवे आणून त्याच्यामध्ये मिक्स करतयत आणि मग विकतयत. हो ना कशाचे. आ, म्हशीला इंजेक्शन देतात ते बी केमिकल. त्याच्या असतं दूध वाढण्यासाठी त्याच्यातून बी तेच यायला. हो तेच की, ते हळदीमध्ये सुद्धा कृत्रिंग रंग मिसळतय खायच्या हळदीमध्ये. आपण कपाळाला सुद्धा कुंकू वगैरे लावतो तर ते सुद्धा लवकर निघत नाही. केमिकल खाज येते डाग पडतो त्या ठिकाणी जख ''--'' खम तयार होते.
हळद झालं.
हळद. तिकखठा सुद्धा माहितये का ते विटाची आपले वीट असते ना त्याची पूड मिक्स करतायेत म्हणे. हा हा, ते बूस्सा असतो ना हा हो, त्याला कलरिंग देऊन. ला विकत तर त्यात साखरेचा पाक असतो.
हो हो,
तुपामध्ये डालडा मिक्स करताय किंवा स्वस्त तुप ते पाम. म ते का पाम तेल ते मिक्स करतायेत. ते पामतेलापासून बी दूध तयार व्हायले हो, च् यारात तेलाचा मी डबा आणला किती तेल टाकू द्या भाजीला अस तेल दिसत नाही नाही दिसत हो, म्हणजे ते केमिकलच असत त्यात सगळं हो, ते पाठी मग हेच निघाल होत बघा पत्ता गोबीचे पण प्लास्टिकचे पत्ता गोबी आर्टिफिशियल हो हो हो हो हो हो, काय खायचं माणसाने हे जर असं बनवत असे. किती म्हणजे दुष्परिणाम आहेत शरीरावर. त्याच्यामुळे पोटाचे आकार विषबाधा होते तांदूळ प्लास्टिक पांढऱ्या प्लास्टिक त्याच्यापासून. जवसाचे ते आपलं राशनचे. तांदूळ त्याच्यात प्लास्टिक यायले प्लास्टिक राहते. तो मधी याय नाय म्हणजे हा गरिबाच्या पोटात तेच चाललंय ना तेच चाललंय ना गरीब गरीब. तरच ना आता मोठ्या लोकना थोडे राशचे तांदूळ खातात त्यां तर चांगले चांगलेच. तांदूळ खाना ना आणून विकत चांगले खाणार ते पण प्लॅस्टिकचे तांदूळ. ते पण प्लस्टिकचेच आहेत पण थोडे महाग असतात हे गरीबाचे. किती अवघड आहे हो ना, त्यांना मुठभर टाकून द्यायचे म्हणलं तर त्यांचं एकाचं जेवण होईल तेवढ्या ह्याच्यात. आणि ह्या आशा खाल्यामुळे किती परिणाम होतात लहान मुलांची वाढ व्यवस्थित होत नाही. हो हो, ते आफ्रिक सारखी आपल्या इकड गत होणार आहे हो, आता बरेच बाहेर गेले नाहीत केमिकल मुळं गेले नाही बाहेर देशांनी, ॲक्सेप्ट केली नाहीत. खूप केमिकल आहे, कशातही केमिकल आहे कशातही मिक्स आहे. मी सांगते ना आता आंबे पाठी मागं अक्षयतृतीयेला आणलेले, तर ते आंबा चिरला तर, कोय पण नाही लागली त्याला. हा.... आता आंबा पिकलाय, बाजारात विकायचं बघा काय खायचं काय खायचं, कसा रस करायचं, कसं त्या मुलांना द्यायचं. हं नाहीच ना, देऊ शकत नाही‌. दोन किलो आणलेले आंबे टाकून दिले, आपण पण खाणं नको लेकरलाही नको. हा नंबर बर आहे ना, हो.. नाही कारण कोय लागली नाही तर, कैरी सुद्धा चांगली लागत नाही. नाही- नाही लागत नाही. त्याच्यात आंबटपणा ही येत नाही, कोय लागल्याशिवाय..... नाही. हा तो आंबा पिकून धमक असा मोठा झालेला मोठालट आंबा आहे..... हा.
कशात काय खावं, काय नाही माणसांनी.
काय खायचं, खायचंच नाही काही.
नाही आता बघा ना, आपण केळी आणतो तर त्याला पण म्हणजे पिकवता आहेत इंजेक्शन देऊन, हे देऊन.. हो.. फळ सुद्धा टरबूज वगैरे शेतातच हौदामध्ये ब्लेचिंग पावडर टाकलेला असतं, ह आणि केळी तोडतात झाडा घडण्याची आणि त्याच्या दुधातून त्यात तेला पाण्यात बुडवतात बाहेर काढतात, लगेच शेतातच तयार आय आता ते.... शेतातच आहे हो केमिकल मध्येच बुडूनच बाहेर. अ काय खायचं अन् काय नाही. काय खावं... हं... काही खाऊच शकत नाही आपण, काही हेच नाही. नाय-नाय.
त्याच्यावर ते दहा माणसा मागे चार जणाला कॅन्सर व्हायलाय.
हो कॅन्सरचे तर प्रमाण किती वाढलयं, किती प्रमाण वाढलयं कॅन्सरचं? आणि तो सर्वसामान्य माणसाचा आजार नाहीये. नाही-नाही. आपल्यासारखे लोक ऍक्सेप्ट नाही का म्हणजे त्यांनला आपण ट्रीटमेंटला पैसे नाही एवढे खर्चच करू शकत. नाही करू शकत ना नाहीच आपल्याकडे एवढं पैशे माझ्या माहेर नाही का.... मुलगा होता आता इंजिनिअरिंग झालेली आहे एक अठरा वर्षचा अठरा एकोणीस वर्षात असंल तो मुलगा, किडनीच खराब झाली त्याची म्हणून तो वारला आणि एवढं म्हणजे त्याच्या वडिलांने नाही का, त्याला वाचवण्यासाठी शेत वगैरे विकलं. हा हा हा जमीन वैगरे पूर्ण पण शेवटी मेलाच तो. हा. अशा आजर नाही ना तयार होतायेत काय करणार.
हो ना, हो ना, हं.
प्रत्येक ठिकाणी हेच झालयं, असंच. हो हूं.... खूप म्हणजे खूपच आवघड करून ठेवलेत सगळ्यां गोष्टी. पैसा कमवण्याच्या नादानं नाही का लोकं इतरांच्या जीवाशी खेळायला लागल्यात. हूं.... लहान लेकराचे प्रॅक्टस म्हणजे खूप आवघड झालयं पोरांचं. नाही ना मध्ये मला चार -पाच दिवस तर एवढं टेन्शन आलं कारण माझ्या मुलांना दूध लागतं, तर बारक्या मुलीला तरी,... हो...
तर, तिला दूध कसं द्यायचं?
हो ना मग तेच ठरवलं की, साठ रुपये पाव लिटर दूध आहे. तर शेंगदाणे आणून आपण लाडू करायचे. हां. सगळ्यात बेस्ट ते पौष्टिक रोज सकाळी खायला एक कशी लेकरांला सवय लागलेली असते ना हो ना सकाळी सकाळी दुध प्यायच. अन जायचं शाळेमध्ये वगैरे लेकराला त्याच्या शिवाय चालतच नाही ना. आपलं तरी ठीक आहे आपण, हं आपलं काही चालत मुलानला त्याच्यासाठीला म्हणलं, चकली शेंगदाण्याचे लाडू कर आपल्या नाही हो आपल पण शरीर व्यवस्थित असेल तर आपण पण काम करू शकतो. या गोष्टी करू शकतो शरीरच नीट नाही तर काम काय करणार आपण? हो ना. हो ना. त्यांनी काम करायला तर किती मेहनत लागल्या. हां. शरीर नीट नाही त्यामुळे काय करू शकत. पाहिल्यासारखं राहील नाही काही, काहीचं नाही.
हं.
खूप म्हणजे खूप गोष्टी अवघड झाल्यात बापरे कसं होईल तस होईल, अवघड झालंय सगळे. काय तर, फक्त दवाखाने मोठे झाले गं का दुसरं काही नाही. काही नाही हो. हं पैसा तर किती लागतो दवाखान्याल्या गेल्यानंतर, काय गणित नाही त्याचं म्हणजे आपण किती खर्च हो ना होतो. काय होतो? आणि आपण जीव मारून पैसा जमा करायचा आणि दवाखान्यात घालवायचा. दवाखान्यात घालावायचं. त्यांना वाटत नाही की होय आपण कुठून आणतील काय आणतील? बिल तर कितीही करताय ते लोक, किती करतेत ते. ते काय त्यांच्या चार आणि चहाच्या मध्ये कितीतरी गोष्टी तयार होत असते. हां हं त्यांना काही घेण देण नाही. त्यांना काही देण घेणच नाही. नाही निर्दयी लोक असतात. हं, त्यांना काहीच नाही.
काहीच नाही त्यांना
अहो दहा रुपयाची अन् आठ रुपयाची सलाईनला बाटली येती ते आपल्याकडून दोन - तीनशे रुपये काढतात. हो. आपण काही करू शकत नाही. काही करू शकत नाही आपण काय करणार आहेत. दे म्हणले तर तेवढे द्यावेच लागत आपणाला तिथं. हो. आता एवढाला पनीर फेकून द्यायलेत. ते पनीर पण खवा कशाच त्या सोयाबीनचं वगैरे बनतं. दही, सोयाबीन बनतं. ते सोयाबीनच्या दुधापासून, हो ते सोयाबीनच्या तेलापासून दूध काढतात. त्यात स तेल काढतात काय काय काय काय कशात? ते काही मिक्स करायला लागलेत. ते अशी करावी कशात काय घालून आशीर्वादा आटा आणतो. तो आपण खायला म्हणून त्याच्यात त, हं लोकांना आयडिया तरी कुठून याली काय माहिती? हो. एकाचं बघून येईल एकाचं बघून एक कशात काही? हो. फुकट पैसा भेटतो ना होय न्हव त्याच्यामध्ये, हं दनलय दनलय दोन रुपये दोन च्या ठिकाणी दहा भेटतात ना. दोन पट, तीन पट पैसे भेटल्यावर काही नको वाटल लोकांना, पण दुसऱ्याच्या जीवाशी खेळ होते दुसरे हे खाऊन आजारी पडतात. त्याचा विचारच नाही त्यांना विचार नाही करत ते लोक, हं. मिक्स करायचं दूध त्याच्यात भेसळ करायची. हं. आता शेतकरी पण हुशार झालेत. ते दूध काढतात आणि बाहेरच आणतात थोडं त्याच्यात घालतात. ते भेटत तीस रुपये चाळीस रुपये. आणि इकडं विकायचं. तेच तर पैसा चालला आहे काय नाहीस. त्याच्यामुळेच झाडं लावायची आपली म्हणजे फळ फुलं तरी चांगले येतील हा ऑक्सिजन भेटतना मग. शरीराला ऑक्सिजन भेटेल निदान ऑक्सिजन तरी शुद्ध असेल. हा ते तरी आहे नाहीतरी काय पोल्युशन मूळ ऑक्सिजन पण शुद्ध भेटत नाही. हा सध्या शहरात फक्त पाणी शुद्ध आहे हो. त्याच्यात एक कंपनीच पाणी सोडलं नसेल तर. तरच आहे ना मग नाही तर काय कुठलं येतं तेही माही गावात तरी खेड्यात माहिती असतं की बोरचं भिरीचं आहे म्हणून शहरात तरी कुठून पाणी येतं ते फिल्टर करून येतं म्हणतात काय म्हणतात. काय काय माहिती कुटून येत कसं येत टाकीत पण किती दिवसानं धुतलेली असती त्या मोठ्या टाकी मोठ्या टाकतलं हो कोणी लक्ष सुद्धा देत नाही. पैसे तेवढं घेतात आमची पगार झाले नाही आमचं हे झालं नाही ते हो हो बस खूप अवघड झालय ह्याचं. मग बाकी काय चाललंल आणखी तुमचं? काय नाही बग निवांत. चालते मग करा मग करते मी हो चला बाय.